हॅलो.
हा
हा आवाज येतेय का?
हा येतय येतय.
हा काय करताय.
काय नाही आता आवरलं सगळं.
हा
आता काही संध्याकाळच् जास्त काही स्वयंपाक नाही पोळी आहे.
होय पोळ्यांचा स्वयंपाक असला की संध्याकाळचं जेवण जास्त नस
हम्म, हम्म
हम्म हम् हम् तुम्ही माटाप उता उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या ना, कुठे गेलेला ट्र्रीपला वगैरे काय?
ट्रीपला गेलेलो की पंढरपूरला परत इकडं हा ह्याला गेलेलो आम्ही ते हंपी बदामी वगैरे इकडं
होय काय आहे हंपी मधी
ते असं म्हणजे निसर्ग निसर्गाचच जास्त आहे ना बघण्यासारखं
होय
हा -
म्हणजे जायचंय मला आपण ते पण बघूया आता कधी म्हणजे अस खूप सारे असे ठिकाण आहेत की जिथं जायचंय पण क जायला भेट
जायला भेट हा होयच ते विज गोलघुमट हे बघितलं आम्ही
हा हा तिथं वरती गेलेला की नाही मग
वरती गेलेलो की ते ब्रीज बांधून ठेवल्यात ते ते पण छान वाटतेय. बघायला.
होय.
हम.
आम्ही पण गेलेलो विजापूरला ते पुढच म्युझियम म्युझियम बघितला का तुम्ही?
नाही बघितलं बंद होत ते
हा बहुतेक ते बंदच असतं वाटतं ते काही ओपनच करत नाहीत का काही कोण आम्ही गेलेलो त्यावेळी पण बंदच होतं.
हा हा हा
हम्म, अजून कुठ गेलेला म?
आता नाही आता दसऱ्या ज वेळी मग आपलं ते कास पटारला जायचंय.
होय.
हा त्यावेेळेसच ती साताऱ्याकडे नाही कास पठार
होय होय छान फुलं वगैरे भरपूर प्रकारचे येतात ते छान वाटते एकदम.
दसऱ्याच्या वेळेसच जास्त असते ना ते कधी असतील त्यावेेळेसच जायला लागतय
होय ते म्हणजे सीज तेवढापुरतंच ते मी-लिमिट टाइम लिमिटेड टाइम मध्ये असते.
हा मग त्यावेळी म्हटले त्यावेळी जाऊया म्हंटलं.
हा- हा -हा..
श्रावणापासन वगैरे चालू होतय ते.
होय छान आहे ते पण बघायला मस्त ते आमचं जरा आम्ही पण म्हणजे आमचं पण एक वर्षी प्लॅन झालेला तिकडं म्हणजे आमचे हे आहे ना वाई वगैरे आहे ना ते
हम्म -हम्म -हम्म
तेज कुळदैवत वाईलाच आहे.
हाय व्हय.
ते हा तिकड आमचं जाणं फक्त तिथं म्हणजे दसऱ्यात वगैरे, कधी तर जातो आम्ही देवाला तेल वगैरे घालायला.
हा -हा- हा
तिकडं म्हणजे यात्रा असते, ती एप्रिल महिन्यात वगैरे असते यात्रा म त्यावेळी कुठं तिकडं हेलाच मग आम्ही गेलेलो एक वर्षी इकड आपलं हेला, प्रतापगड वगैरे पण जवळच ना ना तिथून प्रतापगड मांढरदेवी तिकड जाऊन आलेलो मग कास पटारला पण जायचं तर प्लॅनिंग आहे, एकदा बघूया या वर्षी ठरतय. आम्ही पण म जाऊन येऊ तेव्हा तिकडच,
हा छान आहे ना बघायला.
तुम्ही प्रतापगडला गेलेला की नाही म?
प्रतापगडला बरीच वर्षे झाली गेलेलो, आमच्यात हेनी दरवर्षी ना असं मोहिम- अ असत्या म, ते जातेत आमच्यात तेनी दरवर्षी सगळे, गड वगैरे असं. चार दिवसात अ ते गड चालत, हे करायचे असतेत ना.
खूप लोक ते मोहीम वगैरे राबवतात, तशी स्वच्छता वगैरे करण्यासाठी असं.
हा नाही ते संभाजी भिडे काय संभाजी भिडे नाहीत काय ते गुरुजी, ते दरवर्षी ते मोहीम काढतेत.
होय, होय बघ
मग ते आमच्या हेनी जातेतच, आणि ते कस थंडीच्या दिवसातच असतय.
होय थंडीच्या दिवसांमध्येच असतय.
हा आमच्यात, हेनी मात्र चुकवत नाहीत दरवर्षी जातेत.
होय शिवभक्त आपल्या, म्हणजे महाराष्ट्रात शिवभक्तांची काही कमीच नाहीये.
हा तेच की आमच्या तिथं एक अ-आमच्या गेलेले म्हणजे ते हेच माहिती, बलिदान मास नसतय काय संभाजी महाराज त्यावेळी ते आमच्यात इथ बेंद्री म्हणून एक गाव आहे,
हा हा हा,
त्यांनी अ माहितीच नाय म्हणजे तेंना माहित नाही, बलिदान मास कस सा- करायचं असत ते. मग तेच माहिती सांगायला, आमचे तेनी आणि आमच्या गावातले एक माणूस असं गेलेले. तर त्यांनी अ स्व स्तःच्या एरियात असं शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून. नऊ लाखाची शिवाजीजी महाराजांची मूर्ती बसवल्या, हेनवंत तागदी म्हणजे मस्त वाटलं त्या मंदिरात गेल्यावर, आणि ती परवानगी काढ बेंद्रीला, बेंद्रीला आमच्या इथून एक दहा किलोमीटर आहे.
हा हा हा.
मग ते त्यांनी ते बांधले मग ते परवानगी काढले त्यानी वरन वरून सरकार कडून,
हा.
म्हणजे त्यांच्या ह्यातलं, शिवाजी महाराजांच्या काळात पूर्वी कोणतर म्हणजे असं त्यांचे वंशज होते वाटत. तर हे बांधले शिवाजी महाराजांची मूर्ती
हा.
एकदम छान वाट हेन मन आमच्या तनमन चे हे येऊ पण वाटत ना झालं, तेवढं चांगलं वाटत होत-
होय का तुम्ही गेलेला की नाही मग?
ते माणस माणसच गेलेली ना ती माहिती सांगायला त्यांना
हा हा म्हणज दहा किलोमीटर म्हणजे जवळच हेत. तुम्ही जाऊ शकता की कधी पण.
होय की पण कस वेळ भेटायला पाहिजे जायला पण.
होय. सांगायचं काकांना कधीत चट्टी वगैरे असते त्यावेळी घेऊन चला म्हणून.
मग ते मुलगा आल्यावर तर त्यों माग लागतोय ना. आस त्याला पण लय आवड आहे शिवाजी महाराजांचं. त्यानं पण दोन मोहीम केल्यात त आमच्या मुलग्या ने पण.
होय.
होय तिसरीत असल्या पस तिसरी आणि पाचवीत चौथीत एकदा गेलेला आणि सहावीत एकदा गेलेला मग आता मागच्या वर्षी पासून तिकड घातलाय तेव्हापसून काही नाही आता गेलेला.
होय तरी पण मग कमी वयात म्हणजे त्यान भरपूरच हे
होय त्याला आवड हाय त्याला पण म्हणजे त्याच्या वडिलांच्या सारखीना सगळ्या ह्याची आवड आहे
होय.
शिवाजी महाराज, हा हिथं होता त्यावेळी दौडला जाय चा बलिदान मास जायचा
होय आमच्या इथं पण असतं माझ्या छोट्या माझ्या छोट्या भावाला पण या सगळ्याची खूप आवड आहे. दौडला वगैरे सकाळी आवरून स्वतः उठून लवकर कधी उठणार नाही लवकर पण दौडच्या पिरयड मध्ये स्व तः लवकर उठून छान आवरून वगैरे स्वतः जातोय
हा, ते त्यावेळी ते आपापच ते मु मुलांना उठवून नेल्यागत
नेला सारखं होयच की, आम्ही पण म्हणजे मुली पण जातात पण आमचं सकाळी थोडस म्हणजे कॉलेज ची वगैरे धावपळ झाल्यामुळे लवकर उठण होत नाही मग ते शेवट च्या दिवशी असं थोडं मोठ्याने असते ना पूर्ण गावभर अस मग तेव्हा जातो आम्ही पण मग आवरून वगैरे मैत्रिणी सगळ्याच येतात हम्म.
आणि बघ हा दसऱ्याच्या प्रेड मध्ये असतं.
होय, बलिदान मास पण ह्या वेळी त्यांना म्हणजे आपलं म्हणजे असं मुली पण पाळतात पण आमचं कस होत लॉ म्हणजे लांबचा प्रवास वगैरे असल्यामुळ आणि तब्येत सांभाळून म्हणजे आहे रोजच खाऊन पिऊन राहिल्यानंतर थोडा त्रास होतोय
हा.
अस त्यामुळे ते काय काही नाही करत पण माझा छोटा भाऊ करतो ह्यावेळी पण त्यानी ते काहीतरी केस वैगरे कमी केलेले पूर्ण खाण्यात पण काहीतरी ते चप्पल पण घातलं नव्हतं त होय
लहान मुलां लहान पण लहान असल्यापासूनच मुलांना ती चांगली सवय लागली होती होय होय त्याला म्हणजे एवढंच की त्याला गडांवर वगैरे अजून कुठं जायला भेटलेलं नाही तो म्हणतो सारखं इकड जाऊया तिकड जाऊया वगैरे पण आता जरा दहावी वगैरे अस ल्यामुळे थोड हे लिमिटेशनस आहेत ना त्याच्यावरती बघू आम्ही दहावी नंतर काय मग कुठं पण जाऊ शकते तो तेवढं वर्ष थोडं महत्वाचं असत असल्यामुळे आहे.
आणि काय घरच्यांना पण, घरच्यांनी पण सांगितले तू एवढे चांगल्या मार्कांनी पा स हो तुला कुठे, जायचं तिकडे पाठवतो आम्ही.
ह ह ह होय की, तसं सांगितल्याशिवाय मुलं पण जरा अभ्यास करत नाहीत नी.
हो आणि अभ्यासात जरा, म्हणजे हे बाकीच्या बाहेरच्या कामांनमध्ये, गैरे त्याला खूप अस हे असतंय ऍक्टिव हाय. होय.. पण जरा, अभ्यासात अस असं जरा कमतरता असल्यामुळे त्याला सांगावं लागतं कर वगैरे,
हा हा हा.
आहे मग आता बघूया, त्याला न्यायचंय प्रतापगडला पण नाही आला आम्ही ज्या वेळी गेलेलो. म्हणजे आमचे सगळे घरातलेच गेलेलो ना आम्ही प्रतापगडला.
हा..
आपण का त्याला न्यायला भेटल नव्हतं आणि पन्हाळ्याला, आमच्या इथून कोल्हापूर जवळच ना पन्हाळा पण पन्हाळ्यात, पण आम्ही आम्हीच, मोठे मोठे म्हणजे मोठे भाऊ बहिण आम्ही सगळे गेलेलो तेव्हा पण त्याला नाही न्हायल. भेटलं नव्हत आणि, रायगडला पण.. रायगडला काय नाही गेलेलं आमच्यातल अजून कोणी. मग त्याचा सक्का भाऊ गेलेला. तोरणा वगैरे जंजिरा तोरणा बघून आलेला. तेव्हा काय मग तो, तो पण कॉलेज मधून गेलेला.
हा हा, जंजिरा पण असा पाण्याच्या मध्येच, आहे ना छान आहे तो पण.
पण सिंधुदुर्गला गेलेलो, तो पण तसाच आहे किल्ला. मी पण ट्रीप मधून तेव्हा सिंहगड. सिंधुदुर्ग पण झालाय माझा.
सिंहगड म्हणजे पुण्या जवळच आहे. तोच ना, हम हम.
जाऊन आले माझे पण झालेत गड, रायगडला पण आला होता. आता चान्स परवा कॉलेज मधून, ते एनएस एस कॅम्प मधून. सोबत मैत्रिणी आमच्या ग्रुप मधल्या मैत्रिणी नसल्यामुळे ते राहिले.
हा हा हा हा.
हम्म चालेल ठेऊ का.
हा हा.